हा आवाज कमी येतोय हा मला तुमचा
अ मला पण तुमचा खूप लांबून येतोय.
अच्छा हा मी आला का आता हॅलो
हॅलो,
हा आला आवाज
मला आला आवाज तुम चा,
हो मला पण आला, बोला
अ हो कशा आहात
मजेत.
अच्छा काय चाललं
चालू या आवर-सावर घरात ली
अच्छा ओके
हम् पाऊस आये तुमच्याकडे हॅलो, आवाज नाही येत तुमचा पाऊस आहे म्हटलं तुमच्याकडे
नाही ना आमच्याकडे पण पाऊस नाही आहे
हम् आमच्याकडेही नाही आहे पाऊस
बाकी काय करता तुम्ही
अ आपलं तर हाऊस वाईफ
हा-हा ओके-ओके-ओके.
हो नाही ना आता मग-‌- लं पाऊस पण यायला पाहिजे खूप गरम होतो ओ आम आमच्याकडे, हा बोला ना,
मध्येच आवाज डिस्कनेक्ट होत होता
अच्छा तुम्ही रेंज मध्ये या
अ मी रेंजमध्येध्येच आहे ऍक्च्युली वायफाय सुरू आहे माझं
अच्छा हा, नाही आम्ही पण फुल रेंज मध्ये आहे. हे
कधच अ अरे म चांगलंय हे.
मला काही प्रॉब्लेमच नाही.
हो-हो तेच ना आता मुलांच्या शा शाळा वगैरे सुरु झाल्या असतील ना,
हो माझी मुलं कॉलेजला आहेत.
अरे बाप
हम् ह-ह-ह.
चांगलंय म्हणजे आता तुम्ही जबाबदारीतून सुट
आता जॉबचं टेन्शन. ह् ह्हं ह्हं हं.
ते तर आपण किती टेन्शन घेतलं तरी जे व्हायचं तेच होणार असतं. टेन्शन घेऊन. त काही नाही.
हो मग ते कस इकडे फोन लावा, तिकडे फोन लावा सगळी ओळखी पाळ.
हो ते तर हाये पण सध्या आता. करप्शनच एवढं वाढलं आहे की आपण काहीच बोलू नाही शक ना मुलांना दोष देऊ शकत. त ना काही पण सिस्टीमच. चुकीची आहे.
हो हो ना. काही करू नाही शकत आपण.
हो. सिस्टीम बद्दली. तरच काही आहे ते आहे.
हम्म. काय करणार आता शिक्षण पण खूप महाग झालाय हो.
हो शिक्षण म्हणजे बिझनेस झाला ना तो एक.
हो ना आणि आमच्या वेळेस काही नाही ट्युशन फी अगदी दहा ते बारा रुपये असायचे.
हो आमच्या वेळेस तर माझं. पूर्ण एज्युकेशनला मला कधी एक लाख लागले नाही जेवढे माझ्या मुलीच्या स्कूलला मला आत्तापर्यंत लागले.
हो हो.
ती ची फी निघून जाते.
होणा आणि आम्हालाही नाही लागले. पण आमच शिक्षण पण खूप चांगलं झालं.
हो आणि ऍक्च्युली आपल्या वेळेस. क्वालिटी एज्युकेशन होतं. आता फक्त बिझनेस. ते म्हणजे पहिले बी असं. एक हातचा राखून मग शिकवता मग बाकी तुम्ही आता काय झालंय टीचर टिचर लोकच ट्युशन घेतात म्हणजे मग तुम्ही ट्यूशन लावा आम्ही ट्युशनमध्ये त्यांचं कव्हर करतो.
हो ना, आणि शाळेत आपण किती फी भरतो.
हो शाळेच्या फी आता माझी मुलगी फक्त सिनियर के जी ला आहे. तरी मला एक लाख आरामात लागतात. बुक्स, युनिफॉर्म, आणि स्कूलची फी असं सगळं धरलं तर एक लाख आरामात जातात.
अच्छा नाही आमच्याकडे चांगलं आहे. शिक्षणाच्या बाबतीत अ. गुजरात राज्य एक नंबर आहे.
हो म्हणून तर ते प्रगती पण तेवढी करताय.
हा गुजरात राज्यात तर तुम्ही मराठी म्हणजे सरकारी स्कूल तिथं पण सगळ इंग्लिश वगैरे शिकवतात त्यांना नर्सरी, ज्युनियर, सिनियर, पासूनच
हो तुमचं तर बाउंड्रीवरच बॉण्ड्री वरच आहे ना
तर गुजरात राज्य खूप चांगलं आहे. आणि तिथं सगळं मोफत आहे मुलांना शिक्षण पण इतकं म्हणजे इतकं सुंदर शिकवलं जातं तर ते मुलं शिकवणे लावायची काहीच गरज नाही
हो तेच ते आणि ते खूप महत्त्वाचे खर तर
मॅडम आणि सर जेवढी त्यांची म्हणजे विचार करा ना सरकारी स्कूलमध्ये जे मॅडम सर असतात ना त्यांनी बीएड डीएड करून मग त्यांनी पेपर दिलेले असतात गव्हर्नमेंट चे जे परीक्षा येतात तेव्हा ते देतात तेव्हा कुठेतरी ते पास होतात म्हणजे त्यांचे एज्युकेशन किती चांगल्या प्रकारे झालेलं असतं
हो आणि आपल्याकडे पहिले तुम्ही पैसे द्या आता तर शिक्षकाच्या नो पणांस ते साठ लाख भरायचे हे सुरू आहे की एवढं एका जागे साठी म्हणजे त्यांनी एकत्र एकदम भरायचे आणि आयुष्यभर कमवायचं काय अर्थ आहे त्याला
काहीच नाही
पन्नास साठ लाख म्हणजे आता काहीच किंमतच नाही उरली आहे पैशाला
हम ह पैशाला माणसाला किंमत नाही ओ
हो सिटम करप्शन बनत गेले करप्शन आणि आपली मराठी माणसं तेच तर -तर ऐक पुढे जाते तर दुसरा मागे खचतो ना आपल्याला नाही जाता येते ना तर ते त्याला खेचतील माग पण त्याला सपोर्ट नाही करणार की ठीक आहे आम्हाला नाही जाता येत तू पुढे जा
हो ना आणि खूप करप्ट ह खूप करप्ट ते. तो करप्शन आहे ना प्रत्येक गोष्टी करप्शन आहे.
हो कुठे करप्शन नाही आहे म्हणजे इव्हन आता आर टी सारखं जी प्रोसेस आहे तिथे सुुद्धा करप्शनवर ऍडमिशन्स होतात. काय बोलायचं तिथे? आणि जे खरंच आणि ज्यांना खरंच गरज आहे ते राहतात हो.
अनुभव असतात ना ते बरोबर सांगतात की नको बाबा आमच्या वेळेस एवढं हे नव्हतं बारावीच्या फॉर्म भरण्यासाठी फक्त दोनशे रुपय फी होती. जास्त काही फक्त दोनशे रुपये फी ऍडमिशन आपण भरायची? हो. आणि मग तुम्ही करा शिक्षण दोन वर्ष फ्री.
फ्री आणि आणि आपल्या वेळेस कस म्हणजे? आता आमच्यापर्यंतचे तरी आता मी पण झेडपीच्या स्कूलमध्येच शिकलेली होती त्याच्यामुळे आपल्याला माहितीय की एज्युकेशन साठी काय लागतं सेल्फ स्टडी केलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला असं कुठे अडून नाही राहत की असं कुबड्या घ्यायची वेळ नाही आहेत. ते आपल्याला अन ह्या आता माझ्या सारख्यांच्या पुढच्याना की नाही तुम्ही कशावर तरी डिपेंडच राहणार, तुम्हाला डिपेंडच राहावं लागतं तेव्हाच होतं.
हो ना आणि आमच्या वेळेस ना म्हणजे जरी झेडपीला शिकलो ना आम्ही तरी सुद्धा झेडपीला इतकं चांगलं शिक शिक्षण होत.
हो मी स्वतः सुुद्धा झेडपीला शिक कलेली येतई
हो पाचवी पर्यंत झीडपी ला होतो.
मी बारावीपर्यंत म्हणजे आमच्या याच्यात गावामध्ये स्कूल होत. फोर्थ पर्यंत नंतर ते मराठी शा जे आपल्या शाळा असतात संस्थेच्या पण तिथे फीज नाही घेत. ना
नाही तिथं फीस नसते.
हा ते पण गव्हर्नमेंट असतंय. तिथे आहे झेडपी नाही. पण मग संस्था असतात त्या फ्रीमध्येच होतात.
हो ना आणि पाचवी नंतर हायस्कूल ला होतो, तिथं फक्त पन्नास रुपये फी होती. ऍडमिशनची हम्म पन्नास रुपये फी भरून द्यायची हायस्कूल ला आणि- तिथं बारावी पर्यंत शिक्षण होतं. दहावी पर्यंत हायस्कूल ला होत दोन वर्ष- म्हणजे बाहेर जावं लागायचं दोन वर्ष. बाहेर गावाला होतो. फक्त दोनशेच रुपये फी होती. दोन वर्ष फ्री सगळं त्यांच्याकडन पुस्तकं वह्या पेन पेन्सिल सगळ टुश्यन- लावायची गरज नाही
तुम्ही ग्रॅज्युएशन केलय
हो हो म माझा डिप्लोमा झालेला आहे.
अरे वा! कशामधे.
मी फॅशन डिझायनिंग मध्ये डप्लोमा केलाय
अर मी पण बीएससी केले फॅशन डिझाइनिंग. हो हो म्हणजे मी आधी बी मॅ- मेकॅनिकल. केलं नंतर मी फॅशन डिझाईन मध्ये बीएससी
अच्छा हो? छान छान तेच ना पण एवढं म्हणजे, माझे मराठी व्याकरण पक्क आहे अजूनही मुलांना मी शिकवते तिथे.
मग तुम्ही क्लासेस घेऊ शक-
हो माझे चालतात. ना गवररमेंटचे. हम्म आपले जेएस एस चे असतात ना ते चालतात. जन शिक्षण कौशल्य विभाग
मी पण त्याचे काही कोर्सेस केलेले होते सर्टिफिकेशन साठी.
हो का?
हो तेच ना ताई दहा मिनट झाल्यावर मी. कॉल कट करू.
हो हो चालेल.
अच्छा हो कारण नंतर ते ऍक्सेप्टच करत नाही, झिरो सेकंड दाखवतात ना.
हो ना होणा. हो मला तर कौतुक वाटतं त्या गुजरात राज्यात. सगस्. सुविधा आहे ना मुलांना.
ते आणि करायला पण पाहिजे ॲप्रिशिएट.
म्हण जे प्रिन्सिपल तिथली प्रिन्सिपल म्हणजे, इथलं तुम्ही एज्युकेशन बघणार ना इतकं सुरळीत. ते तिथेच मुली शिकता तिथेच मुले अभ्यास क्ह करून एवढ शिक ् क्षण करून त्याच कॉलेजचे पेपर दे. तिथंच त्यांना जॉब लागतो.
हो म्हणून तर त्यांची प्रोग्रेस पण आहे, ना ताई. पुढे जाता त्यांना बाहेर जायची श्रीमंत राज्यांमध्ये येतं गुजरात.
हो आणि त्यांना आहे, ना म्हणजे असं ह्या गावाला त्या गावाला जायची अजिबात गरज नाही, आणि हाल पण होत नाही ना त्यांचे.
हो बरोबर आहे ना.
आपण जर बाहेर गावाला मुलांना पाठवलं तर सुरुवात आपली राहण्यापासूनच होते.
बरोबरये.
तो वेगळा खर्च, शिक्षणाचा वेगळा खर्च. एक मिडल क्लास फॅमिली नाही एवढं अस सांभाळू शकत एवढा खर्च ते पेलवला नाही जात.
हो एक्झॅक्टली चल मॅम थँक यू मी करते.
दहा मिनटं नाही दहा मिनट झालेत बरं का आपले. दहा मिनटं झाले.
हो हो चालतय थँंक यू.